हॅलो हा. कसे आहात.
हॅलो, हॅलो.
हा बोला ना.
तुमचा आवाज नाही येते.
येतोय ना मला तुमचा.
तुमचा नई येते, हा आता येतोय बोला.
काय म्हणताय मग.
काही नाही तूम्ही काय म्हणतात.
काही नाही निवांत.
अच्छा.
बाकी म्हणजे भाजी मार्केट वगैरे कसं आहे, तुमच्या इकडे.
जे. आता तो ऊन पडतोय तो सडून जातात, हे होऊन जात अस सगळे. हिरवी हा हिरवी गाढण्याच आता.
अच्छा अच्छा.
तिकडे कसय.
आमच्या इकडे हे तसच आहे म्हणजे थोडंफार आहे आता दोन दिवस झालं म्हणजे हे पाऊस. ह
हा इकडे नाही पळाला पाऊस पण इकडे थोडासा वातावरण बनलेलंये पण पडत नाही दोन दिवसातच.
अच्छ
हां.
बाकी भाऊ वगैरे कसा आहे मग थोडा
भाव तर खूपच आहे आता तर काय सांगायचं
ह म्हणजे प्रत्येक खता वेगवेगळा असेल ना
हं
आमच्या इकडे पण आहे म्हणजे खूपच आहे
असचं
कांदा सोडला तर सगळंच महाग आहे
हा ते तर हायच कांदा पण महाग आहे
नाही आमच्या इकडे नाही
आमच्या इकडे कांदा महागे
कसय
आता शंभरचे किलो असतात
नाही नाही तेवढं नाही आमच्या इकडं दहावीस
कडे जास्त आहे
अच्छा अच्छा
हा
थोडं म्हणजे मार्केट म्हणजे मोठ्या मार्केटून छोट्या हे यायला पण थोड भाव वाढवत वाढवत
हो ते मग त्यांना पण थोडं लागत ना त्यांना पण मजुरी लागते
हो ना
हो
बाकी भाजीपाला वगैरे कसा आहे
म्हणजे
भाजीपाला वगैरे तो पण खूपच महाग आहे का
हा ते पण महाग आहे.
अच्छा अच्छा.
हा.
आमच्या इकडे पण आहे पण आता पाऊस पडला की मग थोडं थोडं म्हणजे कमी होत.
हा आमच्या इकडे नाही आता पाऊस नाही पडला ना. वातावरण बनलेलं आहे पण पाऊस नाही पडालेला आहे आता पाऊस पडला का नंतर काय- माहिती भाव कमी होतात का नाही.
अच्छा अच्छा. इकडे गावाकडे कसं म्हणजे प्रत्येक जण आपापल्या शेतामध्ये लावतो. मग येतं ते आपापल्या शेतामधल्या सगळ्यांना मग कोणी बाहेरच विकत घेत नाही.
बरं झाले.
तुमच्या इकडे कसं आहे म्हणजे विकत घेत- आता का शेती वगैरे आहे शेतातलं वगैरे येत. होयं कायं.
हा तुमच्या तिकडे विकत घेतात का शेतात ते.
नाही शेतातला असलं तर म्हणजे आपापल्या शेतातला आणतात. म्हणजे ज्या त्या मोसम मध्ये जे ते येतं ना व्हेजिटेबल पणं. मगं जे नाही ते घ्यावच लागत. पण तेवढी जास्त म्हणजे शेत- पाऊस वगैरे पडला तर मगं आपापल्या येतात तेवढं बाहेरच घ्यायची गरज लागत नाही.
भाजीमध्ये पण केमिकल.
हा ना ते फवारणी वगैरे.
हो पहिले कसं जास्त. तर केमिकल नाही राहायचे ओरिजनल भेटायचें पहिले.
हो ना.
हा ओरिजनल भेटायची ना पहिले.
हो ना मग मी म्हणजे काही फवारणी वगैरे नस- आहे ते म्हणजे ऑर्गनिक यायच.
आता तर ऑरगॅनिक भेटतच नाही.
नाही ना म्हणजे पटकन ते उत्पादन घेण्यासाठी लोक- फवरणी वगैरे करतात.
हा.
मगं ते जास्त असं केमिकल युक्त पण खाण्यात येत आहे सगळं आता.
आपपलं म्हणजे घरगुती किंवा शे- ता मध्ये लावलेव तेवढ काही फवारणी वगैरे नसते. आम्ही म्हणजे आता घरीच लावतो थोडं थोडं एका एका साईडला थोडीशी जागा करू-
ह आणि घरी पण जागा पाहिजेय. त्याला पण मेहनत कराव लागते त्याला. पण जला पाणी द्यावं लागत. टाइमावर-
हो ना ते तर आहे आता पाणी तर द्यावच लागत पाऊस पडल्यानंतर काही गरज पडत नाही. पण पाऊस नाही पडल्यानंतर मग तेवढंच टाकावं लागतं.
ह आता तो ऊन पडतय म्हणजे भाजीपालांना चव आता खूप म्हणजे हे घऊन जातयं खराब होऊन जातयं.
हो ना हो ना.
हम.
उनळ्यामध्ये म्हणजे लवकर येण्यासाठी पण असं केमिकलयुक्त फवारणे वगैरे करतात लोक.
हो हो.
मगं ते म्हणजे जिथं दोन महिने लागायचे तिथे दीड महिन्यामध्ये येऊन जातात.
हो. आणि म्हणजे आता तर खूप केमिकल म्हणजे- जे म्हणजे आता त वातावरण पण चांगलं नाहीय आता हे भाजी आणि ते खाता त्याच्यामध्ये पण जन तू आणि ते असत त्याच्यामुळे पण आपलं तब्येत बी करते
अच्छा अच्छा
हा
तेच होत आहे प्रॉब्लेम म्हणजे ते जास्त केमिक त खाल्ल्यामुळे शरीराचा नाश होत आहे आणि जास्त म्हणजे अटक वगर किंवा खूपच म्हणजे आजार आता हे होतय खूप आजार उद्भवत आहेत त्यामुळे
आता तर म्हणजे काहीच आ
हॅलो
हा बोला
आवाज येत नाहीे का
हा येतय आता पुला
बाकी म्हणजे भाजी मार्केट वगैरे जवळ आहे का खूप दूर जावं लाग
नाही जवळ भाजी मार्केट
अच्छा अच्छा
हा
पण खूपच महागा आहे सगळं म्हणजे चाळीस रुपये पावच्या खाली
हा हा खूप महाग आहे
तुमच्या इकड कसं आहे
मंच भाझी तो आता पा पावश पावशची म्हणजे पन्नास रुपये पावशेर असं भेटत
अच्छा अच्छा पेंडी वगैरे बांधून देत असतील ना म्हणजे असं पेंडीवररती देत त्यात आमच्या इकडं म्हणजे असं वीस रुपयेला दहा रुपयेला अच्छा अच्छा मेथी पालक
हो हो मेथी पालक पण जे चांगलं असतं भाजीमध्येध्ये तेच घेतो आपण जे म्हणजे फिर बिगारतते तेज घेतो आपण
मेथीने पालगणे म्हणजे आपल्या म्हणजे रक्ताची वाढ होते
हो हो प भाजीपाला खायच्या म्हणजे भाजी ला त किती म्हणजे पहिले लोक किती भाजीपाला खायचे त्याच्याने म्हणजे रक्त पण शोधरायचे आपले बॉडी पण चांगली राहायची त्याच्याने आणि आपल्याना त्याच्यातून हे भेटतं विटॅमिन भेटतात त्याच्या आणि
हो ना
हम
ते पण म्हणजे चिरून कापल्यानंतर ते पूर्ण विटॅमिन ऊन जातात भाजी आणल्या दोन ठेवायचे आणि त्यानंतरच मग म्हणजे काय आपण कट करून आपण करू शकतो ह कारण ती कट करून धुतली की मग त्याच्यामधले सगळे विटॅमिन पाण्यासोबत धुऊून जातात
हो आणि त्याच्यामध्ये जंतू आणि ते राहतात जे आपण ते फर्मा मारला असतो त्याच्यावर दवाई ते मारलेलं असतं ते येवऊ नाही आता
हो ना
हा
म्हणजे कसं कुठलं म्हणजे कुठलं शेत करायच जास्त एकदम व्यवस् कुठले कुठले म्हणजे फवारणी करून देऊन जातात
हो हो आणि आता तू कस की शेती करायला आपण महिने लागत वर्ष लागतात म्हणजे भाजीपाला करायला आता तर लोक केमिकल न करून देतात
हो
केमिकल नाही तर बापर आता काही नाही काय नाही व्हाय लागून गेलेले
हो ना
तुमच्या तिकडे भाजी चांगली भेटते का म्हणजे
हो भेटते म्हणजे इथं कसं शेतातलीच घरगुती भाजी भेटते ते त्यामुळे तेवढं काही म्हणजे हे येत नाही आणि जे मार्केट राते ते मग थो केमिकल हा गावाकडले शेतकरी कस करते त्यात आपल्या शेतात लावतात मग
ह हा आमच्याकडे नाही शेतात लावत आता तो म्हणजे शेतात लावण्याची तर जागा नाही ना म्हणून लावत नाही तर मार्केटून आ नव लागतय आम्हाला नाही तर गावात येते मग गावात भाजीवाले येतात त्याच्याकडून घेऊन घेतात मग ते तर त्यांचे तर हे काढणार ना ह
काय म्हणलं
म्हंटलं त्यांचे म्हणजे हात एवढ लांबूनी आणतात त्यांच्या आ पैसे का करणार ना म्हटलं हा आणि त्यांना पण फायदा व्हायला पाहिजे हा
म्हणजे ते घेऊन विकतातच फायद्यासाठी
हो हो आता म्हणजे आणि भाजी जे त्यांना गरज आहे ते जाणतात ते आणि म्हणजे जे घेत ात ते जणतात ते भाजी
ह
हम्म
चला छान वाटल तुम्हाला बोलून
हो हो चालेल
कॉल करता
हो हो हा हा बी बी